हॅलो,
हा बोला.
अ.., सॉरी मॅम तुम्ही सॉरी हा तुम्हाला लागला का? सॉरी हा.
हा असू द्या. बोला आता
नाही नाही मी ना, दुसरा नंबर लावत होती. त्यांच्याशी बोलत होत ती मग चुकून तुम्हाला लागला. काही नंबरचा एखादा नंबर अ चेंज झाला असेल ना, तेच तरी म्हटलं नाव वेगळं वाटतंय मला. हे असं कसं काय झालं.
अच्छा. काय करताय तुम्ही?
काय नाही आता मुला उठले. स्कूलमधून आला तो. त्याला झोपवला आता मुलगी येईल.
अछी कितवीला आहेत मुलं?
तो आता नर्सरीला आहे. मुलगी फर्स्ट ला आहे.
अच्छा. मग लोढ असेल आहे ना,
खूप लोड आहे खूप अजिबात म्हणजे आता काहीतरी करणं म्हणून झोप बाबा तून मला काहीतरी करू द्या. असं झालेलं आहे.
होय.
तुमचं काय चाललं?
काय नाही निवांत बसले आहे बघा. फोनच बघत होते. मला अचानक फोन वाजला. मला समजनाच कुठं फोन आलाय.
तुमचंय फोन फर्स्ट कॉल आहे का?
अ नाही फर्स्ट नाही. झाले दोन तीन पण पुढून आलेत कॉल.
असं आहे का? मी आता त्यांचा माझ्याशी कॉल झाला. पण मी आता कॉल करणार होती. पण काही नंबर चुकीचा दाबला गेला असेल ना, तर तुम्हाला झाला तो कॉल डायरेक्ट.
हा न,
असं झालं.
असं ते अ लवकर कट पण नाही ना, करायचा.
ते असं आहे ते नेमकं आता आलेलं आहे तर मग तो करून घेते, बोलून घेते म्हणजे एक कार्य कमप्लीट होईल.
हा, हा
तस आहे, काय म्हणता?
काय नाही? तुमचं जेवण वगैरे झालं का?
झालं जेवण झालं आत्ताच,
हा काय बनवलेलं आज जेवायला?
काही नाही आम्ही आज गवारच्या शेंगची, भाजी पोळी,
अच्छा!
तुम्ही,
आम्ही मोडेचा कालवण आणि चपाती
ह् काही तुमचं एखादा, रेसिपी आहे. आवडीची बनवण्यासारखी,
हम् हम्म आंबोळी बनवते मी, आंबोळी अ ते ग्हवाची तांदळाची करतात माहितीय तुम्हाला,
हो हो तांदुळाची त्याला घावणं म्हणतात ते का?
हा तुम्ही पोरांच्या डब्यासाठी पण गर्याची करू शकता, गर्याची सोपे आहे. सकाळच पाच एक तासा बरात लगेच होते.
ऐका ना, आपण आता कॉलर बोलता बोलता, कोणाचा कॉल आला तर रिसीव्ह करू शकतो.
नाही नाही नाही, करू शकत कट होतो कॉल,
हा हा तेच मला त्यांचाच आला समोरच्याचा यांनी कसा कॉल केला नाही अजून,
हा,
कस म्हटलं, तुम्ही रेसिपी
अ गर्याची करायची काय करायचं माहितय का? ज्या दिवशी तुम्हाला नाष्टाला किंवा त्यांच्या डब्यासाठी बनवायच असेल, त्यावेळेस एक वाट वाटी गरा घ्यायचा,
हम हं
अ एक वाटी पोहे घ्यायचे.
गर्याला म्हणजे याला गराला म्हणजे हे का गव्हाचं
नाही नाही नाही आपण हे करतो ना, हम तांदळाचं पीठ पण घ्यायचं थोडस त्यात,
हम्म
ते पण छान वाटतं पण, अ ते उपीट वगैरे करतो. त्याच्यासाठी बारीक घरं असतो माहितीय का? गर्याच लाडू करतो.
हा
हा ते तो घरा घ्यायचा. बारीक घरा घ्यायचा मोठा नाही घ्यायचा.
ह्ं ह्ं ह् ह्
हा त्यात एक डबा भेटतो दह्याचा, त घरात असेल तर भारीच एक वाटी घालायचं. दही एक वाटी दही घालून ते, बारीक करायच मिस्करला आणि एक तासभर त्यात लिंबू पिळून ना, ठेवायचं आंबसतवर मग त्यात आंबूस पण आहेसतवर ना इकड आपण बारीक टोमॅटो, आणि जर कांदा मुलांना आवडत असेल तर कांदा चिरून घ्यायचा. थोडी कोथिंबीर, हा! टिफिन लहान पोरं एवढ्या आवडीनं खातात ना, की सांगू शकत नाही छान लाग- तर, ते हो.
तुम्हाला, मुलगा-
दिदीच्या मुली आहेत ना, आमच्या त्या मग- ती, करते ना त्यानंच्यासाठी त्यामुळं मला माहितीये.
हां हां हां.
''आणि कधी- कधी आम्ही पण नाश्ताला वगैरे बनवतो ना ते''
हं हं हं
आणि मुलांना कसं, आहारातून- मुलं, टोमॅटो वगैरे खातं पण नाहीत ना फ्रूट्स वगैरे, मग त्यातून भेट- तो पण त्यांना बऱ्यापैकी खाणं-
हा तर आपला कॉल चालू आहे, आणि त्यांचा समोरच्याचा कॉल येतोय मला- म्हणजे असं वाटतयं ना! त्यांनी त्यांच्याशी बोलणं झालं माझं, त्यांचा कॉल आला तेव्हा.
हां
आणि माझा नेमका त्यांना फर्स्ट, त्यांचा माझा फर्स्ट कॉल होता. म नेमका आता नंबर कसा- टाईप करायच आणि कसं करायचं, हा तू मी ट्रायच करत होती.
हा ना
ते सोनलं म्हणून होतं त्यांचं नाव, इथे विजया का काय आलं म्हटलं अरे! ''काहीतरी गडबड झालीगडे, पण मग तुम्ही बरं झालं उचलला माझा कॉल, ''
होय, नाही त्याचा पण काही प्रॉब्लेम येत नाही एवढा,
हो का, नाही मी आता आपण ट्राय करतोय, ट्राय करताना मग कसं आपण, एखादा तरी व्यवस्थित झाला तर मग मा-
माझ्याकडनं तर लय प्रॉब्लेम झाले, पुढचे कॉल आले का नाही- ''आपण रिसिव्ह करतोय पण आपले टास्क कंप्लीटच होईना, झालेत काय होते काय माहिती. ''
हो का,
''मग तिथं काय करायचं तेच समजना झालय, कुणाला विचारु ते पण काय कळना, ''
अहो, मग ग्रुपला मेसेज टाका ना तुम्ही.
कसं टाकायच तेच कळना, काय विचरू नक्की?
''नाही, मग मी टास्क कमप्लीट स्क्रीनशॉट काढा स्क्रीनशॉट काढून तिथे, टाका हे का कार्य- कॉल होत आहेत माझे, पण मग ते- ''अ सबमिट होत नाही, किंवा तुम्हाला जे प्रॉब्लेम असेल ते क्रीनशॉट टाकून तिथं टाका ना ग्रुपला, ''
हा, तेच केलं पाहिजे आता.
''का तर आपण पुुढून कॉल येत्यात, आता जास्त करून असं आपल्याला कोण करून देत नाही कॉल, '' ''तेच करतात, आणि आपण करायच्या टायमिंगला इग्नोर करतात ना बऱ्यापैकी, ''
हो हो, मग विचारायचं एखाद्याला असं सेपरेटली आता, कोणत्या ग्रुपला आहेत तुम्ही?
''सगळ्या ग्रुपलाय, पाच ग्रुप झालेत आता फोन मध्ये. ''
'हो ना, मग त्यांना विचारायचं, आहे का कोणी फ्री? तर असेल कोणी फ्री तर सांगेल. '' कि मी हाय.
हा हा, पण ते काय करतात, पुढून कॉल करतात.
नाही मग, त्यांनी पुढून कॉल केल्यानंतर- तर आधी त्यांनी समोरून आपल्याला नॉर्मल कॉल केला ना, त्यांना लगेच नॉर्मल कॉल ले झाल्यानंतर त्यांना सांगायचं, तुमचा कॉल झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करू का? म ते सांगतील हो, मग कुठल्या विषयावर काय ते बोलून घ्यायचं.
हा माझ ते काल लक्षातच झालं ना फर्स्ट टाइम हो ता न ते काय माहितच नही ना, म्हणजे जेवढे आपण कॉल करल तेवढेच टास्क पूर्ण होतात का?
हो तिथं आता पाच कार्य आलेले सेल, फर्स्टला पाच येतात म्हणे, सेकंडला टेन येतात म्हणे. असं पण आता आपण हे नॉर्मल विषयावर बोलते, हा कार्य ग्राह्य धरला जाईल की नाही?
होय!
ऊं तेच ना.
नाही, नाही एव कॉल धरणार ना दहा मिनिट झाले क नाही आपला कॉल झाला म्हनु सं
मी तर तेच ठरवलंय अता.
बरंय बाबा काहीतरी रोज काय आपण एवढं जात नाही.
हो आणि बरेच असे नवीन-नवीन आयकयला भेटतय, नवीन-नवीन शिकायला
हो हो आता मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांना पण काय बोलावं म्हटलं मग, म्हने तुमच्याकडची रेसिपी म्हटलं हो माझ्याकडे पण एक रेसिपी आहे. म्हणे सांगा म्हणे म्हटलं असं असं आहे, त्यांना एवढी आवडली, एवढी आवडली. ते म्हणे मी पहिल्यांदा ऐकते ही रेसिपी म्हणे.
मी तुम्हाला पहि परत कॉल करीन ना त्यावेळेस मला सांगा तुमची रेसिपी, म्हणजे मी पण ट्राय करी
ओके, ओके.
असं दोघांना बनवायला पण आपलं बरं पडतं ना घरात, आणि वेगवेगळं काही काही खावा त अशे येच्यात मला ना असं घरातलं खाऊन, खाऊन कंटाळा आलाया.
मम्मीकडच खायची सवय होऊन जाते ना.
हो ना आण इथं आम सोताच करा, आणि सोताच खावा. आणि कसं असतं त्या दिस पन ते दिवस असतात ना म्हणजे प्रेगन्सी चे, त्यात कुणाच्यां तरी हातच खाऊ वाट त आस वेगळ कायतरी.
हो का. गुड न्यूज हे का तुमच्याकडे, कॉँग्रेच्युलेशन.
किंव म त्यामुळ वेगवेगळं जरा ऐकून करून खाते. त मग काल च्यान जरा बरं वाटतय.
आणि म अशा वेळेस हे ना कोणीतरी खाऊ घालायला पाहिजे आपल्याला.
हा ना सिटीत नसतं व असं कोण, कोण कुणाला विचरत नाही न काही नाही.
नही काही फरक पडत नाही कोणाला, कोणाचं काय चाललं न काय नाही. काही घेण देण नसत, आणि चांगलं पण तरी पण सेप रेटली खूप चांगल आहे, सेपरेट राहणं म्हणजे खूप मोठी गो ष्ट हे म्हणजे हे! हेच खाल्लं इथेच गेले हेच केलं तेच केलं ह्यां गोष्टींच टेन्शनच नहीये.
नसतय मी तर आधीच माज्या मिस स्टरांना विचारलेल, तुम्ही बाहेर राहणार असा ल तर मी लग्न करेन नाहीत नाहीं करे
ऐकता का का माझा ना कॉल चालू आहे? नेमका पांढरे अंगलचा फोन आलाय. हॅलो, हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज.
हॅलो हा येतोय आवाज, तेच ना मला ना मुलीचा कॉला आला म्हणजे व्हॅनवाल्याचा.
हा, हा. तुम्ही पूर्ण फॅमिलीमध्ये राह ना हॅलो?
म्हणजे सासू, सासरे हॅलो सासू, सासरे. हा येतोय ना बोला ना.
नाही आम्ही दोघच असतो.
हा किती मिनिटाच्या ओ नऊ मिनिटाच्या वर जायचंय का?
हो दहा मिनटं झाले पाहिजे असं. ठीक आहे बाकी काय चालव ओ?
हे म्हणजे काय म्हणता, काय म्हणता?
आता सध्या निवांत आहे.
नाही बाबा ते पण बिझी खूप डेंजर काम असतं, ते पण मला तर दोन मुलं आहेत. माझा अनुभव आहे तो.
हा ना.
हॅलो.
मला आता भीती वाटायला लागली, आधी काही वाटत नव्हतं.
हा बोला ना.
झालेत आपले टाइम ठेव का म?
हो हो मला करा नंतर कॉल तुम्ही.